वनारा
आणि
हॅलो.
हम्, काय आपण बोलत होतो रे
आपण काय विशय , मग ग्रुपच काय? काय केलं
नाही आमचं तर हेच ग्रुप आहे, आ चौघांचं सोन्याच माझं.
कुण्यास
ते आ पुण्या नाही आहे पुण्या नाहीये. अरे तिनं सांगितलं सोड, मी तम्ही मी, तुम्ही, सुरज आणि पंकज आम्ही चौघजण. आता तुम्ही, तुम्हीच ना तर? हा आता कसं सुमितला सुमित करतोय म्हंटलाय, हा. मग पंकजला घ्याला पाहिजे रे पंकज तुझा भाऊ आहे म्हंटल्यावर, घ्यायला पाहिजे. असा विषय झालायं. म्हणून घेतल्या खुळया नाहीतर नाही घेतलं तुझं आणि अजून कुणाचं. नाही मग मी येणार न्हवतो , हा. कसंय त्यांच हे आहेत रे, फॅमिली रिलेटिव्ह. सुमित आणि पांकज असं आहे. होय गावाकडतीच आहेत. पलीकडं म्हणजे पाहूनचं, असं एका गावातलीच आहेत दोघं. नुसता सरनेम तेन दिलेलं आहे नाही तर मी घेणार नव्हतो कारण तू कॉलेजला येत त्याला काय व काय मी सगळ्यांना टास्क देणार आहे मी हे, आपली काम चौघ वाटून घेणार आहे. त्यांना असं बघूया आता काय करूया. कायतरी एक विषयच पहिल्या मिला पाहिजे ना. त्यानुसार ते कराय पाहिजे, तेच पहिले आत् जर करायचं. तुम्ही काय ठरवलं?
सरांनी म्हणलीत.
हम्म.
अजून अजून बाकीचं कोण काय ठराय नाय.
हम्म, आहेत तिनी तुम्हाला हे करून घेतील गाईड करून घेतील.
हा त्यानं सरानं नाही त्यानं तयार करून देणार नाही, सर तो सर का म्हटला मी
होय ते गाईड करतील त्यांही तुम्ही करायचं असतं ते. हम्म, मग तुमचा ए आय हम्म तुमचं ए आय एम एल रिलेटेड असणार होय का नाही? मग ते कसले असणार, अं तुमचं?
ते आमचा आर्टिफिशियल इंटेलिजन वरच ये कायतर. मी काय विचार केला म्हटलं, काय आ यु ट्युब करायचं.
अं आय ओटी एप्लिक
आय ओ टी वापरायचं म्हणालो मी. आय ओ टी आ म्हणजे हार्डवेअर तेन असतं माहितेय का आपलं? सेन्सर- सेन्सर,
तर मला हेच माहित आहे.
हां तेच की सेंटर थ्रू काम करायचं म्हणजे आबा
हम्म,
आसलं की दाखवणार, आपण समज आपण काहीतरी टाइप केलो बाबा एक, दहा की म्हणजे एक पन्नास ग्राम टाकलो त्याच्यातलं पन्नास ग्राम खाली पडाय पाहिजे आणि मग ते थांबाय पाहिजे असं विचार आहे खरं त्याला लनंतर पण लैय हाय करायचं म्हणलं तर. म ति खुरशातिन काय म्हणतीयात म
खायचं तर करायचं बघूया आता कसं तर मी आता अक्याला कॉल करणार आहे नंतरन तर हां किचकट आहे लैय मग ती काय म्हणत्यात म नाहीतर आपलं मी आकाश आणि आर्यन आणि कृशिक आणि ती आमऱ्या हं अमऱ्या, हरीश आणि अ आसिफ आसिफच, आसिफ
म पृथ्वीराज पृथ्वीराज, रोहित नवले
ते काय माहित नाही बा त्या पृथ्वीराजचं आणि माझं जरासं भांडन झालंत जरासं उगंच
अ क्लासमध्ये?
कशाला उगच
मी काय विच विचार मी त्यांना विचाराय पण नाही, आणि काय कराय पण नाही. मी त अभ्या एक राहतोय ना आमचा अभ्याला पण कुठं घ्यायचं घेऊ. हा ती अरे मर्दा काय सांगू त्या दोघांचं हे
तिचं हां?
कधी लक्ष पण देत नाही लोकं.
त्यानंच नाही लक्ष देत नाही, त्यांचं चालू असतंय ते त्यांच- त्यांच.
हम्म त्यांच्यात ऍटिट्यूड लै आहे रे मी बघितलोय बाबा.
हा त्या पृथ्व्याचा तर काय सांगू तुला तर लै.
काम असलं कणी कसं ये त्यात बघितलयास नव्हं, असानमेंटच्या वेळी कसं करत्यात बघितलयास नव्हं, आम्ही सगळं करून देतो. आणि नंतर मग कसं करत्यात? असं आहे रे मग आता आम्ही पण काय तेच की आम्ही पण मी तर सगळं सोडून देणार
हम्म कायतरी करतील बाबा, आपल्याला काय आपलं आपलं ते सबमीशनच कवा आय म्हणल्यात, पुढच्या असेमला सबमिशन बहुतेक पुढच्या सेमीस्टर ला
नाही नाही
अरे मग, पुढच्या सेमला कुठला प्रोजेक्ट आहे नव एक?
दोन प्रोजेक्ट आहेत, या सेमले एक आहे, फुडल्या सेमला एक आहे.
आता आहे?
तू याय पाहिजे होतास होय तू शनिवारी याय पाहिजे होतास मर्दा आला नाहीस.
लय बेकार आहे कि रे मग दोन दोन प्रोजेक्टस म मला काय माहिती होते माहितेय का? ते आता एंट्रन्सशिप जे करायलोय कणी आम्ही
ते आम्ही एक प्रोजेक्ट करणार अ करणार आणि दुसरं जे प्रोजेक्ट आम्ही करनार आहे कनी, ते दुसर असणार हे आता सर ना उद्या येऊन सरांना सगळं विचारतो. कारण काय त, तूऽ तु काय म्हणालायस, हे सेमच हे प्रोजेक्ट आता प्रॅक्टिकलला सबमिट करायचं, असं म्हटलास असं न तु मग त्या, आपल्या सिलॅबस मध्ये काय लिहिलंय हे एक प्रोजेक्ट यात बनवायचा. खरं, सबमिट दुसऱ्या सेमला करायचंय, असं एकय आहे, आणि एक एंट्रन्स शिफ्टचा प्रोजेक्ट आहे, दोन हाईत प्रोजेक्ट असं मला माहित आहे, दोन प्रोजेक्ट हाईत. मग आता तू असं म्हणालास मग म्हटलं, हम्म काय?
म्हणले ते माझे क कन्फ्यूज माझे हे काय म्हटली, तू म्हणलास का नाही. तेेच आहे, फक्त तुम्हाला दोन प्रोजेक्ट तसं करायला लागणार म्हटलीत, या सेमला तुम्ही एक करा, आता पाण्याचं तुम्ही केला तर पुड्या सेमला त्यामधी आणि दहा पान आणि ॲड व्हायला पायजित म्हणला नवीन, म्हणजे टोटल तुमचा वीस पानाच व्हाय पाहिजे म्हणला, नाही तर तुम्ही नाही नवीन करा, हाय ते तर तुम्ही अपग्रेड करणार असला तर कमीत कमीत दुप्पट व्हायला पाहिजे म्हणला, ते फायली
नाही दोन प्रोजेक्ट केले तर दोन प्रोजेक्ट केले तर काय हरकत आहे, काही नाही
हा हा, दोन प्रोजेक्ट करा.
दोन्ही मग ग्रुपिंग आहे, मग दोन्ही ग्रपिंग उद्या येतोय कॉलेज ला मी. सरांनाच बोलतो, काय कसं आहे?
सरांना बघुयात
कारण, मला वाटलेल ना ते एंट्रन्स शिप असेल ते एक करायचंय, एकटं एकटं मला असं वाटलेलं.
नाही, मला पण पयला तसंच वाटल, नंतर नसल म्हटली तर ग्रुप न करायचा म्हटली म तो पंकज संग कुठे कराल्यात, एंटरशिप.
कोण?
पंकज इंटरेशिप कुठं करायल्यात, पंकज
पंकजच माहित नाही मला, मग ते सर्टिफिकेट घेणार, तस म्हंटल तीनी.
जुगेश्वर कंड?
हम्म.
मी आज काय त्याच्यावर बोललो नसतो. सुमितच सुमितला फोन करतो.
मग ते कोण कोण असल्या माहीत ये का तु म्हणलासना उदघाटन कोण कोण करायलात.
ते सुजल ते न तू कुठं करायली हा.
ती कोल्हापूर ला करायलात कोल्हापूरला
हा..
अ दोन दिवस आठवड्यातन दोन दिवस जायचं आणि बाकीचं काय असेल ते घरात
मग केवढे पैसे दिले हजार रुपये?
ते काय पैशाच का मी एवढे विचारय नाही रे. विचारल तर ध्यानात नाही माझ्या. थोडच काय ते सांगितलेले. खरं त्यांच पण दोन दिवस जायाच ब अअ तेचकी बाकी सगळं घरात न बसून करायच, काम ते काम होतंय
हा हा कॉलेज पण तिथे, काम पण तिथे. होय, होय.
व्हय सगळंच होतय.
तुला एक ऍप सांगतो काय बघ अस डाउनलोड, मारतो.
हम्म, काय व म्हणजे कसं असतं?
च्या म्हणजे ते ॲप मी बघितलं, कॅपची एंट्री म्हणून ऍप आहे बघ एक.
हा हा आम्ही .
हा तेच्यावर कस निळा आणि मध्ये असं स्पायडरमॅन मध्ये आहे बघ हा.
हम्म हम्म. मी ऐकलंय असं काय तर खरं पुढे थांब बघतो अस गेममध्ये ये.
गेममध्ये आहेस काय? याच्यावर काय सांगितलंय माहिती त्यांनी बारा हजार रुपये बारा हजार कॉईन करा तुम्ही हा काय आणि तुम्हाना मग साडेआठ हजार रुपये मिळतील. मग साडे आठ हजार रुपये येतात असं तिने सांगितल्यात खर आता ते किती आहे आणि किती काय मला काय नाही बाबा ते काय
हमम मग चांगलं आहे बघाया पाहिजे.
हम्म ब म्हणजे म्हणे काय येणार तर आहे का नाही काय माहित. मला एवढं खरं एवढं कसं काय द्यायला म्हणाली ती बारा हजार साडे आठ हजार रुप.
साडेआठ हजार रुपये द्याल्यात.
हम्म.
कॅपच्या एंटर, हे प्लेस्टोर वर आहे काय?
व्हय, प्लेस्टोर वर आहे रे मग मी हच्यामध्ये हाय नी आपलं पेआउटला गेलो मी, आणि पेआउटला ते बघितलो तिथं होत, साडेबारा हजार, बारा हजार करा, आणि साडेआठ हजार रुपये तुम्ही विड्रॉ करू शकता.
बगु आता.
आता, एवढं कसं विड्राव होणार एवढं कसं देतील, काय नाही आहे अरे, फक्त अ ऍड बघायचं च कॅप्च च्या येतोय कॅप्च करायच आणि परत ॲड आणि परत ॲड बघायचं, एवढ्यासाठी तिने एवढं कसं द्यायल्यात, मग काय मी एवढं सिरियसली घ्याय नाही तरी मी केलोय, एक दिवसाला पाचशे करतोय फक्त.
हम्म. माझं कस हय, मी कामालापण जातो ना म्हणून एवढं काय मला करायला हे होणार नाही रे.
मी-मी पहिला सांगणार नव्हतो तुला, म्हटल पहिला आपण घेऊया म्हटल काढूया आणि मग सांगूया, उगच, उगच मी सांगणार आणि ते होणार नाही काय नाही, पहिला मी करतो. आता माझं किती पाच हजार झाल्यात
हा.
हा काय, आणि पाच हजार झालो मग ते, बारा, बारा हजार झालंय ना.
बारा हजार करायचा. आठ हजार रुपये देणार?
हा, माझ पाच हजार झाल्यात हा काय, मी जे बारा करतो, आणि विड्रॉ टाकतो, समज विड्रॉ तर झालं.
हम्म, काय मग श्रावण आणि बारा हजार केलास तर काय होतय.
काय ते वन टाइम हाय, का काय वन काय कसं मला काय कळेना. तुल.
बग, बराच देत असलीत तर झालंच मग.
कायम देणं, कायम खरं, प एकदा का देतात का बघाय पाहिजे रे मला वाटत नाय एवढस, क काय अरे काय नाहीच हाय त्याच्यात.
हम्म-हम्म.
निग.